हा येतोय आता आवाज, आवाज येतोय का?
हॅलो,
मला तुमचा आवाज येतो, तुम्हाला येतो का माझा आवाज?
हॅलो, हॅलो- हॅलो,
हॅलो, हॅलो,
आवाज
आवाजच येत नाही. हॅलो,
हॅलो,
ह्
हॅलो,
येतोय का आवाज?
हा आता आला आवाज.
मग तुमच्या याच्यामध्ये काहीतरी म्यूट वगैरे बटन दबलेले असेल.
नाही म्हणजे मी त आता काहीच
मी पण काहीच नाही केलं, मी पण काहीच नाही केलं.
हो ना बरं चला जाऊ द्या, आपला कॉल कंटिन्यू होईल.
हो- हो,
हा चला आपण आज झाडांबद्दल बोलू
हो,
हा म्हणजे झाडं तर ही निसर्गाची खूप मोठी देणगी आहे आपल्याला मिळालेली. आणि त्याच्यामुळे फायदेच फायदे होतात.
खूप सारे
आणि झाड आपल्याला देतच राहतो कॅन्टीन्यू
हो हो.
जे जोपर्यंत ते झाड म्हणजे सुकून गेलं तरी सुद्धा त्याचा आपल्याला उपयोग होत.
हो त्याची राख हो होईपर्यंत मा. ती होईपर्यंत ते आपल्याला देतच राहत.
देत देतच राहत जे ॲ क्च्युली त्याच्याकडून शिकण्यासारखंच आहे खूप.
हम्म
कि नुसतं देत राहायचं घेण्याची काहीच अपेक्षा नाही आपण कधी त्याला पाणी टाकतो नाही टाकत खत टाकतो नाही टाकत पण तरी सुद्धा. ते त्याच्या त्याच्या परीने वाढत आणि देण्याचा प्रयत्न
आणि असंही नाही कि खूप मोठं असलं तरच देत अगदी गवतापासून तर म्हणजे सगळ्याच गोष्टी सगळीच झाडं काही ना काही काही ना काही देत
काही ना काही देतात आणि मेन म्हणजे आपल्या जीवनासाठी जे आवश्यक आहे ऑक्सिजन. ते आपल्याला झाडां पासून मिळत आणि आपण जिवंत राह तो हि किती मोठे.
का हे आणि हा आणि जो कार्बन डाय ऑक्साइड सगळ असतो तो सगळं. त्याच्यावरती ते स्वतः जगत आहेत
हम्म त्याच्यावर ते जगतात आणि आपल्याला ऑक्सिजन देतात.
हम्म खरंच खूप आणि औषधाची औषधी गुणधर्म तर कितीच आहेत कि
खूपच आहे
कि साधा म्हणजे लागलं खर्चटलं आता तरी मलम निघाले औषध निघाले.
हो आधी तर झाडाची पानच झाडाची पानच लावा ला लावत लावत
तुमच्याकडे आहे का ते याच झाड
अऍक्च्युली ना माझ्या माहेरी असं खूप जागा होती तर तिथं आमची खूप झाडं आहेत. म्हणजे मला लहानपणापासून ते सगळ अ बियाणं कस टाकायचं मग ते खत टाकायची कसं उगवेल मोठ. मग कसं ते थोडीसं अ फवारणी वगैरे म्हणजे जास्त जागा नाही आपलं बंगल्याच्या पुढे जेवढी जागा असते ना एक तेवढीच जागा पण आम्ही ना सगळं लावायचो. भेंडी गिलके दोडके टोमॅटो वगैरे सगळं उगवायचं. आणि आता आमच्याकडे मोठी झाडं म्हणजे चिक्कू आहे. अ इंग्लिश चिंच येते ती आहे. अ आंब्याचं झाड आहे. अशी मोठी सहा-सात झाडं आहे. आणि दोन-चार फुलांची झाडं आहे.
हो का. माहित
आता इथं ना, नाशिकमध्ये तर फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतो. त्याच्यामुळे झाडांच काही विषय नाही लावायचा. आणि आमच्या नाही ना, आमच्या सोसायटीत बाल्कनी प्रकारच नाहीये. तर त्या त्याच्यामुळे ती पण इच्छा पूर्ण नाही. करता येत की, कुंड्यांमध्ये झाड लावू आणि आपण त्यांना वाढवू अस. हम्म, तर ते म्हणजे इथं आम्हाला त्याची खूपच कमतरता भासते. हाव, अ तुमच्या इथं कसं आहे. तुमच्या इथं आहे का जागा? लावलेली तुम्ही
हो माझ्या इथे मी आलं लावलं. गोकर्णी आहे. हम्म, त्याच्यानंतर लाजळूचं झाड आहे. ह, कढीला कडीपत्त्याचे झाड आहेत. हम, आणि फुलं आहेत. मग
अच्छा.
ज्येष्ठमधाचं झाड आहे माझ्याकडे. वेल असतो ज्येष्ठमधाचा हा. हम्म,
अच्छा. कालच आम्ही एका नर्सरीत गेलो होतो. म्हणजे आमचं पावसाळी ट्रीप होती. तर ते नर्सरीमध्ये होती.
ह ह,
तर आमच्या इथलीस ती नर्सरी आहे नाशिकमध्ये. त्यांच्याकडे पाच लाख झाडं आहेत पाच लाख. आणि नर्सरीमध्ये ध्ये आणि हे कापूरचं झाड, मसाल्या चं झाड म्हणजे ते आम्हाला काल पान तोडून तोडून देत होते. म्हणत होते तुम्ही खाऊन बघा. वास घेऊन बघा. तर असं जे आपण जे मसाल्याला टाकतो ना, ती सगळी झाडं त्यांच्याकडे होती. अ नागवेलीचं पान होतं. म्हणजे त्याचं होतं. हे होतं त्यांचे त्यांनी ना, वडाच झाडाला बोन्साय केलेलं आहे. म्हणजे आपल्या हाईटपेक्षाही कमी मला वाटतं चार फूट त्याच्यापेक्षाही कमी उंचीचं वडाचं झाड असेल.
ह,
तर म्हणे. ही आमची सगळी झाडं फॉरेनला जातात. ते तिथे त्यांच्या टेरेस वर ठेवतात. ऑक्सिजन साठी
हो का.
दीड दीड लाखाला ते वडाचं झाड जातं म्हणेत.
अरे बापरे
हो आणि म्हणे आपल्या इथं कोणी माग गितलं तर आपण असं दिड दोनशे रुपये जरी सांगितलं ना, तरी लोक लगेच हे करतात. बापरे एवढं महाग आहे. पण त्यांना त्यांचं महत्त्व कळत नाही म्हणे.
हम्म, आता आमच्या इथे त फुकटच नेतात. झाडं कितीतरी हे द्या काकू, हे द्या ताई असं करून आपण देऊन देतो ना, कधी आपण म्हणजे व्यावसायिक दृष्टी पाहतच नाही त्याच्यात.
पात नाही नाही त्यांनी मला काल एक माहिती सांगितली म्हण पुण्याला एक बाई आहे तिची पाच एकर शेती हे त्याच्यात ती फक्त बोनसायचं करते.
हा हा.
आणि तिची सगळी झाडं फॉरेनला जातात.
हो का.
इंडियामध्ये काहीच नाही सगळी फॉरेनला जातात, दोनशे बायका आहेत काम करायला बोनसायचं जे काही असेल प्रोसेस करायला.
हा हा.
तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात चालतं तर म्हणजे ते म्हणे आपली इथली झाडं इतकी परदेशात मागणी आहे म्हणे
हम्म.
आणि आपल्या लोकांना त्याच महत्वच नाहीये हे तर लावत नाही लावली तर जगवत नाही वाढवत नाही म्हने
ह आणि तोडायला ना सगळ्यात पुढे होतात.
हा तोडत तोडायला आता तर आमच्या इथं नाशिकला कुंभमेळा आहे ना त्याच्यामुळे इतकी झाड तोडली मोठी मोठी लोक लोकांनी आंदोलनं केली हे केली, पण काय आता ते गव्हरर्मेंटच एवढं सगळं त्यांच्याच हातात असल्यामुळे काही ऐकायला तयार नाही मोठी मोठी वडाची झाडं शंभर शंभर वर्षापूर्वीची झाडं अशी तोडून टाकली.
हो काय?
हो. आणि म्हणे आम्ही आता वृक्षारोपण करणार हैदराबाद हून झाडं आणली
हम्म.
अशी जि वड पिंपळ मोठी असतात ना, एकही झाड जगलं नाही आणि ते
हो काय.
आज एवढं म्हणजे नुकसान होतय पण आजकाल सगळेच लोक आहे ना मतलबी झालेत फक्त आतापुर त पाहायचंय लॉंग डिस्टन्ससाठी त्यांना काहीच बघायचं नाही आपल्या पुरत जगु
हम्म.
आणि ज्याचं बघतील त्यांचं अस.
हो ना आणि जुन्या लोकांनी म्हणजे किती पुढच्या दृष्टी कोनातुन सगळं करून ठेवलं.
करून ठेवलं करून
हम्म कडुलिंबाची झाडं तर खूप कमी झाली रस्त्यावरची,
हो हो खूप कमी झाले हो बाकीची झाड असतात आणि आ ता तर काय रस्त्याच्या आजूबाजूला ते मातीच ठेवतही नाही. सगळं ते कॉँक्रिटीकरण किंवा त्या विटा वगैरे लावून सगळं पॅक करून दिलं, म्हणजे जे जमिनीत माती मातीमध्ये पाणी जिरण्याच प्रमाणच
हम्म बरोबर आहे आणि जे मग सगळं त्या रस त्यावरून सगळं नाल्यानी पाणी वाया जातं.
वाहून जात सगळं सगळं वाया जात हो हो हो.
काय ॲक्च्युली आपणच नुसतं हे असं बोलत. सो आपण पण काही ऍक्शन घेत नाही. ॲक्च्युली हे सगळं आपल्यावरच डिपेंड आहे. अ म्हणजे आजकाल एक तर जग इतकं फास्ट झालंय आणि कोणी कोणासाठी करण्यासाठी तयार नसत आणि वेळ द्यायला तयार नसत.
ह सगळ्यांच जीव वेळेचाच खूप प्रॉब्लेम येतो.
हा बरेच जण करायलाही तयार आहे, पण आता आपली सिस्टीम एवढी हे झालीय ना भ्रष्टाचार आणि पैसे खाण्याच प्रमाण- त्याच्यामुळे जो सच्चा प्रामाणिकपणे काम करतो ना- त्याला सुद्धा. साथ देत नाही, आणि मग शेवटी त्यालाही असं वाटतं जाऊ द्या आता मी किती करणारय देतो मग तोही सोडून असं होऊन जात ते.
एकदम बरोबर आहे.
हम्म म्हणजे आपणच सुरुवात केली पाहिजे ॲक्च्युली
नाही पण अमरावतीमध्ये इतकं नाही आहे तसं सध्या. कारण की आमच्या इथे झाडं लावली ना तर मध्ये दु तर्फा दुतर्फा पण झाडं लावली आणि मधात पण झाडं लावली ना. तर लोकांनी एक एक झाड दत्तक घेतलं होतं आमच्या शेजारच्या लोकांनी. मी तर नाही करू शकत. हा तर लोकांनी उन्हाळ्यात दत्तक घेतली होती झाडं आणि प्रत्येकाने मग फिरायला जाता येताना त्याला पाणी घालायचं तर ते बॉटल घेऊन जायचे. केलं अस आमच्या इथे. आता खूप मोठी मोठी झाडं झाली तर- हम्म पिंपळाची झाडं लावलीय.
हा हा हा.
छान मोठी मोठी झाड झाली आता
हो ना.
हम्म.
किती त्यांचा उपयोग आहे झाडाचा?
हो ना.
हम्म चला आपली वेळ पण झाली बरीच. मी आता टायमिंग पाहिलं चालेल चालेल ओके बाय. अ तेच का? आता आपण बोलतोय ना तर